हॅलो, हो येतोय.
येतो ना हा बोल, काय बोलत तुम्ही मगाशी तुम्ही.
हा ते डिपिंग बद्दल बोलत होतो ना, मग ते कलर असले तेवास आपल्याना समजून जातं. का इथं बुडवलेलंय आपण मग तेथे पाण्यात बुडवलं त तें असं घट छोटे असता म्हणजे टाईट पडत नाही त्याची ते छोटी छो ते मणी असताना ते पडून जाते नाही त्या पाण्यामुळे असं धरले जातं ते. हो आणि तेत गडाला आहे ना असं कडक नाही हेऊ द्यायचं. ना काण मनी गळून जाता, कडक पण आला त ते पाण्यामध्ये असं हे रातं का ते मऊ राहावा सैल राहावा असं म्हण ते मनी पण पडले नाही पाहिजे. कारण मणी पडले म्हण मध द्राक्षांचे मनी कमी मग, पिकाच नुकसानच असं एक प्रकारचं मनी कमी आले म्हटल्याव वजन वगैरे सर्व कमीच येेऊन जातं.
कमी येऊन जातं बरोबर आहे. हो हो हो
मग काही काहीना असं खूप जास्त मनी येता. म ते कधी कधी कात्रीने काढाव लागता. कारण खूप जास् मनी पण ब्लॅक होऊन जातं ते एकमेकांना असे खेटलेले असताना खराब होऊन जाता. हम्म, मोठे हो मोठे पण साईज हो साईज पण नाही राहत ना त्याला मग
अ ह ह ह,
असे मग मोकळे असले का मग छान आकार पण येतो त्याला गोल गोल मस्त
ह ह ह, ओके. बाकी अजून मग केळ्याच वगैरे पीक घेत
नाही नाही, केळी वगैरे नाही होत इकडं. हम्म तुमच्या इकडे होते केळी?
नाही इकडे पण नाही.
ह, इकडे द्राक्ष द्राक्ष आहे. द्राक्ष पेरू, डाळींब
हा पेरू पण नाही खा, हा पेरू पण असतात नाशिक ला.
संध्या पेरूची पण भरपूर शेती घेताये. ते पावसामुळे त्याला पण खूप जपावं लागतं. ते फार्म वेत. हो. हो हो. आता थंडी मध्ये सीझनच येईल पेरूचा.
पेरुचा हा प पावसाळा झाला की, सुरुवात होते, म्हणजे पावसातच सुरुवात होते पेरू व्हायची. हम् हम्, तेच
ह हं हं, बाकी तुमच्याकडे पंचवटी जवळ असेर ना तुमच्या इथून पंचवटी.
हो पंचवटी जवळ हो हो जवळ पंचवटी.
येऊन गेले मी नाशिकला, खूप वर्षापूर्वीची गोष्टय ती. हम्. पंचवटी आणि अजून ते रामाचं पण एक स्थान आहे ना.
हम्म रामाचं पण हो तपोवन पण आहे आमच्या इकडे. तपोवन, हो रामाची मूर्ती मोठी तिथे स्थापन केलीय.
हा स्थापन केली हा तेच तेच तेच.
आता सध्या कुंभमेळीची भरपूर तयारी चालूय इथे. हम्म नाशिक मध्येय ना कुंभमेळा.
हं हं पंचवटी तर खूप सुंदर एकदम. हम्म, पंचवटी म्हणलं खूप सुंदरय बऱ्याच वर्षापूर्वी बघितलेलं.
हो सुंदरय छानय. मंदिरे वगैरे सर्व पुराणिक कथा त्यांच्या. छानय सर्व.
सर्व हो.
नवरात्रात पण भरपूर कार्यक्रम होतात तिथे एक कालिका मंदिरय हम्म.
हा हा.
तिथे यात्रा वगैरे भरते हम्म नवरा त्रमधे.
मंग.
तुमच्या इकडे नाही काय एखादे देवस्थान?
आमच्या इथे आहेत म्हणजे पण लांब लांब आहेत तिकडे . कोकणामध्ये देवीचे हा देवीचे वगैरे आहेत चाग तिथे. पण छोटे छोटे मंदिरयत तसं मोठं मोठं असं एवढं नाही रस्तई
हो ना.
हे असं पंचवटी वगैरे सारखं असत एवढे मोठं स्थान नाहीये कुठे.
हा हा हो ते तर आहे. पंचवटी पण ये हा असं सीट तिचं संसार पण बोलत तिथं मी अजून तिथं प्रत्यक्ष भेट नाही दिली पण मग बोलता सीतेचा संसार पणय हो तिथं असे भांडी वगैरे ठेवलेले. नाही आ नाही नाही तिथं त्या वनात गेलेली मी पण मग इकड सि तिचा संसार बहुतेक दुसरीकडे तिकडे नाही गेले
ओके.
तिथे भरपूर असं म्हणजे रामाने तिथे मुक्काम केलेलंय असं म्हणतात अं त्याच्यामुळे सर्व हा सर्व भांडी वगैरे सर्व तिथेचय. त्यामुळे कुंभमेळा पण भरतो बारा वर्षातून एकदा तरी.
तरी हो हो या वर्षी आहे काय या वर्षी आहे ना.
हो हो या वर्षी आहे हो हम् त्याची जोरदार तयारी चालूय मे ट्रो वगैरे तिथले जवळ पासे नाही. कुंभमेळवता अजून तर मी गेले नाहीये पण या वर्षी जायचंय. बघायची आहे. गर्दी खूप असती.
खूप गर्दी असती. ट्रेन ला पण खूप गर्दी साधू, संत. खूप भयानक गर्दी असते. हम्म. आणि ते बहत ते शहामही चालत ना ते कुंभमेळा्याच अस बोलता.
हो का? एवढं मला माहिती नाही माहिती नाही द्याच त्याढ. हो का?
तर प्रत्यक्ष बघितलं आपण पण काही सांगताना येणार. नाही का? कारण बारा वर्ष आधी म्हटल्यावर मग तेव्हा समज हो ती पण मग असं काय असत ते एवढी माहिती नव्हती ना त्याची. हम्.
तर खूप लहान असतान तुम्ही.
लहानचं.
हा ते.
या कधी मग कुंभमेळा बघायला भरपूर लांब लांबचे लोक येतात.
येतात. हो हो बघू आता कधी योग येतोय.
हो. तिथे ते अ अ कुंड आहे असं रामकुंड बोलत त्याला. त्यामध्ये स्नान केलं तर मग चांगलं असतं बोलत ते. कुंभमेळ्या दरम्यान ते त्यात स्नान केलं तर छान नसत असं.
छान असतं. हो हो हो. त्र्यंबकेश्वर पण जवळ ना तुमच्या इथून.
हो. त्र्यंबक पण जवळी हे.
हो.
हम्म. त्र्यंबक. हो आता श्रावण महिन्यात तिथ फेरी वगैरे चालू होतील. त्र्यबक
हो का? हो का?
तिथे दोन तीन ठिकाणी. हो जातो ना.
हम् हम् हम्म.
तिथे आता आधी तर पायवाट होते अशी म्हणजे? चिखल नाही कसे चिखलाची वाट पण आता बऱ्यापैकी त्यांनी सुधारणा केली कॉँक्र्रीटचा रस्ता आहे त्यामुळे चालय काय नाही वाटत. हो.
कुठे? कुठे? कुठे? वरती ना ते पा पहाड तो कु
हो. तिथे डोंगर तीन ठिकाण आहे तिथं. कोणी अंजनेरी किल्ल्यावर जात. कोणी ब्रह्मगिरीला जात आणि एक गौतम ऋषीं डोंगर आहे तिथे चक्कर मारायचा.
हा हा हा
पहिल्यांदी गेले तर तेव्हा असे आतुरतात काय नेमके हे? एवढा मोठा चक्कर मारतो त्याला काय शास्त्र काय आहे त्याच?
हां बरोबर‌.
एवढं लांबून गेलो आणि वरती जाऊन पाहतो छोटस मंदिर. अनं अस हसू पण यायचं स्वतः ला एवढ्या एवढ्या मंदिरासाठी आपण दर्शन कराय आलो. पण मग ते हम्म जागृत स्थान आहे. हो..
ह
हा तर ते समजायला लागले ना का तपाला बसले ते ते. जागृत स्थान आहे देवांनी त्यांना दर्शन दिलंय, त्यांच्यासाठी जावं लागतं.
हो हो हो हो
मोठ झाल्यावर समज येते नाही थोडी थोडी, तसं लहान असल्यावर कस जायच म्हणून जायचं मग एवढं एवढं मंदिर आहे ना आपण एवढं लांब पाई पाई आलोय.
काय हो हो हो नाही मी पण एकदम शाळेमध्ये असतानाच गेले होते तेव्हा तिकडे. म्हणजे खूप वर्षापूर्वीची गोष्ट. ते शंकरानी जटा पण आप हे केलेले आहेत तिथ खुणा पण आहे तिथे दगडावरती.
हो तिथे पण गेलाय का तुम्ही ब्रह्मगिरीला?
हो हो जाऊन आले, हो हो
हो
पुन्हा ती ना हा हा हा तिथूनच गंगा खाली येते ना ती जी मंदिरामध्ये येते. ते कुंडामध्ये जमा होते ती, तिथे वरूनच येते ना ती.
हो तिथून येते परत ते मधी मधी अशी गायब होऊन जाते असं विचार पडतो नाही का पाणी कुठे जात हे. नदीच हो, पण मग तरी पुढं पाणी निघतय हो.
निघतय हो हो हो. तेव्हा आम्ही एकदा पूर्ण जंगलच होत तिथे एवढं काही खूप काही सुधारणाच नव्हती. नाही आता खूप वर्षापूर्वीची गोष्ट होती. हम्म
सध्यामुळ धावत्या युग आम्हाला पण जायला भेटत नाही तिथे, पण मग जाय जायचंय या श्रावण महिन्यात जायचंय.
हम्म नाही असंच असतं पण जवळ असतं आपल्या पण आपल्याला जायला मिळत नाय. नसतो आणि लोक लांबून लांबून येऊन जातात. अच्छा! असं होऊन जात.
आपण जवळ असून जाते‌.
जात नाही खरंच असते. हम्म आमच्या इथे हम्म हम्म हम्म हो आमच्या इथे पाली आहे पाली. अष्टविनायक मध्ये गणपती आहे ना पाली. पालिचा गणपती, हा हा हा तो आमच्या इथून जवळ आहे.
हो ना
आता मला आठवलं हा.
हम्म चांगली सिद्धिविनायक चे दर्शन ल्याव अष्टविनायक. मग त्यांच्यामध्ये सर्व येतात ना ते पालीचा गणपती.
ते हो हो हो हो हा अष्टविनायकमध्ये पालीचा गणपती येतो हो. हम् सिद्धिविनायक सिद्धिविनायक दादरला मुंबईमध्ये
दादर मध्ये आहे का ते
हा हा मुंबईला हो हो सिद्धिविनायकच मंदिर हा पालीचा बल्लाळेश्वर
बल्लाळेश्वर हो
हां हां अच्छा
ते पुण्यामध्ये एक मंदिर आहे ते फेमस द हो दगडूशेठ हलवाई हो
हा ते मंदिर आहे.
हम् अजून एक इकडे नांदोडीला पण आहे गणपतीच
हां हां हां ओके हम्म हम्म एवढं तिथलं नाही माहिती मला हो का
इच्छापूर्ती गणपती
हो का
हम्म इच्छापूर्ती माहितीय का तिकडं?
कुठे?
अ ते रेणुका मातेच मंदिर आहे चांदवडला इच्छापुर्ती चांदवडला
चांदवड
हो ते पण खूप छान देव- -स्थान आहे. नक्की भेट द्या तिथे आम्ही गेलो होतो एकदा छान आहे खूप. हम्म तिथे गेल्यावर असं एकदम छान वाटत.
ह तर हां हां ह ह ठीक आहे चालेल चालेल चला खूप छान वाटलं. खूप माहिती भेटली तुमच्याकडन ओके. हम्म हम्म ह चालेल चालेल चला हो हो हां बाय बाय